आता येतोय आवाज, हो, हो येतोय तुम्हाला?
हां येतोय बोला की.
हा, झाल जेवण वगैरे? जेवण वगैरे झालं का म्हटलं? हो झालं आताच. काय, कुठे राहतात. हो, हो झालं म्हणलं की, आवाज येत नाही काय तुम्हाला? काही नाही बघा निवांत.
हां जरास, जरा हां, हां, हां.
आता येतोय का?
होय का?
हा, आवाज येतोे का क्लिअर म्हटलं तुम्हाला आता? हा, नाही म्हटलं मध्ये मला असं हे होतय, अच्छा- अच्छा ठीक हेय, ठीक हेय. कुठे राहता तुम्ही?
आम्ही इकडे हुपरीच्या साईडला, हुपरीच्या साईडला राहतोय.
अच्छा, अच्छा, अच्छा. काय आहे तुमच्याकडे फिरायची ठिकाणे?
आमच्या इकडे अ
हां बोला ना. हंम, नाही मला काय होतंय मध्येच मी बोलते मग, आवाज येत नाही मला असं तुम्हाला वाटतय का म्हणून म्हणलं.
नाही, नाही, नाही येतोय मला आवाज.
अच्छा, अच्छा ठीक हेय बोला, बोला जा
हां, हां इकडे आमच्या इकडे महालक्ष्मी हुपरीची अंबाबाई.
अच्छा हा, हा.
हा हे बघण्यासारखं ठिकाण हेय.
ह, ह, ह.
मग, उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे फिरायला गेलेला की नाही?
नाही ना हो, माझं बाळ छोटे आहे, आत्ताच महिना, दीड महिना झालाय त्याला. मी माझ्या माहेरी आहे इकडे, त्याच्यामुळे काय त्या बाळाला घेऊन जाताय सांगा?
होय, होय, अजून लईच लहान आहे ना ते.
हो, तेच ना महिनाच, दीड महिना म्हणजे अजून, सव्वा महिन्या झाला आता. एक चार दिवस झाले, मग त्याला कसं घेऊन जायचं ना? अस छोटं आहे ना अजून ते, हो पुढच्या वर्षी तर काय- आता मोठी होत नाहीत तीन वर्ष तोपर्यंत काय आता गोंधळच तो.
होय, जायला मिळत नाही.
हो ना, ते दमवतातच ना खूप. हो. हं. मग तो झोपलाय तोपर्यंत म्हणून म्हटलं, पटपट करून घेवा घ्यावेत. म्हटलं, परत उठला की, संपले म्हणजे त्याला बघायच कि- घ्यायला अस जमत नाही ना, आवाज चालत नाही ना, म्हणून म्ह- आधी कॉल होते, होतात ते करून घेवा तेवढे.
म तुम्ही घरीच असताय की, काय जॉब करताय? नाही, म्हणजे बाळ व्हायच्या अगोदर.
नाही, नाही, नाही, नाही, मी घरातच असते. पुढे जाल, तुम्ही? हं.
मी जाते स्कूलला.
अच्छा, अच्छा, म्हणजे दोन्ही मॅनेज करताय की काय, मोबाईलच पण ते?
हा हा, होय होय.
आज काय सुट्टी हाय का?
अजून स्कूल नाही ना चालू झालं.
हा, हो सॉरी माझ्या ल-
नाही, अजून स्कूल चालू झालेलं नाही आहे.
हो मग निवांत हाय. नाहीतरी ते दोन्ही चालू असल तर, नाही होत ना मॅनेज ओ. ते स्कूल-
नाही, नाही, अजि अजिबातच होत नाही ते पाचच. पाचला स्कूल सुटणार, त्यानंतर यायचं, मग परत- सगळं घरचं आवरायचं, ते होतच नाही.
लेडीज ला काही कमी काम आहेत का?
होय, घरातलं सगळं आवरून बघा बघायला पाहिजे.
हा, तेच घरात. लं बघायचं, बाहेरचं बघायचं, मग हे असे असले की, मग नुसता गोंधळ सुटून जातो.
हो, होय.
हो ना.
हम्म, तुम्हाला किती मुलं?
मला दोन मुलं.
हॅलो? हा, हा, हा, आता हा दोन नंबरचा ना?
हा, दोन नंबरचा मुलगा.
हा हा हा
हम्म दोन मुलंच तुम्हला?
तुम्ही मला नाही आजून.
नाही का? अच्छा अच्छा.
हा हम्म.
मी आता येतेच म्हणून तरी निवांत आहे. नव्हतीच करणार हे. फार छोटं बाळ म्हणून कामाच पहिल्यांदा आपण ते अ वीस कॉलच काहीतरी झालं ना आधी
हा हा हा ते मी केलंच नाही मला ते झालेलंच नाही. हं, त्यातले थोडे केले. आलेले मला पण पण ते थोडे केले त्यामुळ ते राहिलच करायचं.
अच्छा अच्छा अच्छा तसं चालतंय का?
नाही नाही तसं चालंत नाही येतच नाही ना त्याच काय? आपल्याला काय आलय?
हम्म हम्.
नाय ते.
ओके ओके असं म्हणजे ते पा थोडे गेलेले त्याच
ते वायाच. म्हणजे वायास गेली ते हा. होय होय पूर्ण व्हाया पाहिजे ना आपलं टास्क?
हा होन. ते आणि एवढं असं दहा दहा मिनटं बोलायचं म्हणजे तो एक.
हा हा माणी
त्या काही नाही बघा ते बाळ झोपलय. म्हणलं निवांत पहिले ते कॉल ते मला ते झाले नाही अ तव्हा नुसती डिलिव्हरी झालती माझी हो काय? मग ते नाही जमले मला हे करायचे म्हणजे तेव्हा मी हेच केलं नाही मॅसेज नकोच म्हणलं.
हम् हं हं हं.
करायला आता म्हटलं आहे म्हणजे इथं माहेरी आहे. निवांतचं असते आता काय काम पण नस न करायचं खायचं नुसतं. मुंबईला.
होय का हा हा हा.
मग करायचं खायचं झोपायचं एवढंच ठीक करायचं पण नाही खायच झोपायचं करायचं पण
हा हं आता एवढीच विश्रांती नाही आताच ही विश्रांती ना? त्याच्यानंतर कुठं आता विश्रांती मिळणारे.
हा नाहीयच ना म ते चा माहेरी आहे म्हणलं करते मम्मी बाळाला पण हॅडल करते मम्मी. तर रडलं बिडलं तर घेते मग तेवढंच म्हणलं करून घेऊयात तेवढंच थोडं होत. तस तेवढं जम करायच आपल्याला काय आता त्याच्यामुळे काय मी हे इकड म्हणून टर माहेर मुंबईला असल्या, हम्म.
दुपारी वगैरे झोपताय की नाय?
हो झोपते की आज ते जरा दोन दिवस दोन दिवस कॉल आहे थोडे म्हणजे जोप फोन केल तरी चालतय ना. काय असं ऍक्च्युली हे नाही ना. अ अस काय अ बसून वगैरे अस काय करा, अस त्याला काही हे नाही ना. ते आपण झोपून वगैरे करतोयच की. हा तेच ना करू शकतो. करतोयना आपण अस. ते झोपते उठते म्हणजे एकदम मला अस जास्त कॉल होत नाहीत. पण ते म्हणल परत जर उद्या, परवा अशी ता त्यांनी जर तारीख डिक्लेअर केली की नाही तुमच एवढ्या एवढ्यात लगेच झाल पाहिजे. मग परत पूर्ण फुल गोंधळ उठेल. मग त्या दिवशी मग काय हालत होईल म्हणे. हा ना हा मग त्याच्यापेक्षा जेवढ होतय तेवढ हळूहळू करू. जव्हा जमतील तेवढे सगळे हो करून घ्यायचे. उगाज परत राहिले की राहते. म्हणून तरी म्हणल अस एका एका ताईला म्हणल म्हणून तरी ते एका ताईने सांगितल मला, मी तुम्हाला म्हटल तस. अ की पाच कॉल तुमचे पाच कॉल माझे. अस एकदम करून घेतल ना मग त्या फ्री होतात. कारण की मध्ये एक अस झाल माझ ते एका ताईंना. कि त्यांनी काय केल कॉल घेतले त्यांनी. अ त्यांचे करून घेतले. आणि परत माझे करायच्या वेळेला त्यानी खूप अस माझ घरातल काम आहे. किंवा बा बाळ उठलेय. ठीक आहे ना म आम्हाला पण समजतय. पण तुम्ही परत तरी करायला पाहिजे. एक दिवस गेला. दोन दिवस गेला. अस तस म्हणजे त्यांच झाल की मग दुसऱ्यांचा विचार नाही कि तुम्ही केला अस.
ह ह ह हो एक एक असतात. अ स्वभाव हे असत ना एकेकांचा. कोणाचा स्वभाव पण सांगू शकतो. ऐकत नाही.
पण आता आपण लेडीज लेडीज अस करू शकतोय तर मग काय ना अस. तो तुम्ही सहकार्य नाही केल मला तर मग मी कस तुम्हाला आता मग विचार करते ना मी पण. नाही आधी आप पण माझ कराव तर मग
ह ह ह आणि एकदा तस झाल ना परत म्हणजे हे होते.
हा तेच ना मग मला मी म्हणजे एका ताईंना तेच म्हटल असच करायच आता. म्हणजे तुमचेच एकदम पाच कॉल नको. ना माझे एकदम पाच कॉल नको. एक तुमचा होऊ दे एक माझा होऊ दे. म्हणजे त्यांना पण नको की हा बाई माझे राहिले. त्यांना माझे तर मला पण नको की माझे राहील. अस पण नको. हो ना एखाद्याला म्हणजे किती वाईट वाटत ना. अ कि बयी एवढ वेळ घालून आता ते दुखतय तोंड बोलून बोलून. त्याच्या पेक्षा नाही खरंच ना. अहो एकसारख बोलायच म्हणजे काय बोलतून बोलून तोंड दु मग त्याच्यापेक्षा न बयी म्हणल एकदा होतय तर करून घ्यायचे म्हणल. एका व्यक्तीला पाचच कॉल करायचे. आणि एखादी व्यक्ती अशी पण करते की, हा आता दोन कॉल तुमचे करूया. मग परत जर राहिलेले म्हणजे दोन माझे दोन तुम हे असे झाले. आता एखादी व्यक्ती मग म्हणते आपण उद्या, परवा म्हणजे संध्याकाळी करूया. नाहीर थोड्या वेळात करूया. मग थोड्या वेळात थोड्या वेळात करत मग ते एखादे वेळी करतच नाहीत. की नाही आता त्यांना दुसऱ्या एखादी ताई भेटली. कि म ते त्यांचच करायला हे करतात मग ते आपले पण राहून जातात ना एखाद वेळेस आता किती जणांना मी मेसेज केले तव्हा हो हो कोणी, कोणी तुम्ही तुमचाच आलाभवते कोण मेसेज बघतच नाही. किंवा कोण हेच करत नाही अस कराय लागलेत आहो म्हणजे त्यांचे झालेले अस
अगोदर म्हणजे तुमचा मेसेज बघितला मी ग्रुपवरचा त्यानंतर मी केला.
अच्छा.
हां.
तेच होतय मग म्हणजे तसं नाही हो पण ते अ मी म्हणजे असं पर्सनली मेसेज टाकला सगळ्यांना मेसेज ज्यांचा येत होता त्यांचा की कोणाला वेळ असेल तर कॉल करू शकताय का असं हा मग
पडता
हा मग पर्सनली टाकले सगळ्यांना की आहे तर करून घेऊयात असं. कारण की परत एकदा बाळा, बाळ उठलं की मग माझं कामच थांबताय तिथेच. मी माझ्या बाळाला म्हणजे थोड्या वेळ मम्मीला देऊ शकते ना की हा बाई तुमचे राहिलेत तर करून घ्यायचे तुमचे पण आणि माझे पण माझ्यामुळे दुसऱ्यांना पण नाही अडवून ठेवायचं ना. असं म्हणून म्हणलं म्हणून आधीच विचारलं तुम्हाला आहे ना पोच कॉल करायला वेळ असं विचारून घेतलं ना असं.
आहे‌.
हम्म, नाही पैसे एकदा संपल म्हणजे आपल्याला पण मोकळं होतं दुसऱ्या ताईंना पण फोन करायला.
होय, होय. हम्म, चालेल चालेल एक मिनिट थांबा हा